हॅलो नमस्कार हां बोला बोला. काय म्हणता.
ह काही नाही चालू आपलं आता चहा करायचं म्हटलं जरा वातावरण पण चांगलं झालं.
बरं आहे म्हणजे थोडं पडून घ्यायचं सोडू नका आता छ प्यायचं चहा म्हणजे मग
पडायला आता काय आता पडत तोपर्यंत आपला आता वेळ गेला आहे पडायचा. म्हंटलं आ तर जाऊते काय चार, सव्वा चार वाजटच चालेत ना आता किती वाजलेत आता.
चार वाजत आले.
ह मग रील्स.
चार वाजलेच ना चार मिनटं बाकीत फक्त
मग काय म्हटलं जाऊ दय आता चहा वगैरे बघावं कारण वातावरण एकदम ढागाळ झालंय ना.
ह हा ह. माझं तेच झालंय मला तर असं वाटतं पडून घ्यावं पण मग
मग थोडंफार आराम करायचं कारण आता बाहेर गेल्यामुळे आज थोडं क म्हणजे थकल्यासारखं वाटत
नाही हो सकाळपासून तेच राहतं ना रुटीन खूप मोठी असं वाटतं ना म्हणज एकदम ट्रेस येऊन जातो. आणि रविवारी पण रविवारी पण नाही मिळतो शांती.
सुट्टीचा दिवस नको वाटतो खरं का माहितय का.
कारण एकतर असं तुमचं आपलं नॉर्मल दिवस असतात ना त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठलं की स्वयंपाक पाणी जायचं वगैरे म्हणून गडबड तरी असते.
सुट्टीच्या दिवशी आरामात उठलं ना तर काम पण इतके उशीिरा होतात असं वाटते की ते सुट्टी उगचच आहे.. हा यांना पण तसच आहे. यांना पण सॅटर्डे संडे ऑफच आहे.
छान य आमच्या माझ्या मिस्टरांना नाही. ते सॅटर्डे ॉप घेतलंय आणे सं ब आ कस स्वतः बिस असल्यामुळे म्हणून मग. पडणं नाही मिळत वाटलं तरच म्हणजे आजही तेच ना. आजही विचार केला तरच घरी राहू शकता ते.
हा ते आहे त्यांच कारण आपले आपण मर्जीचे मालक आहोत.
हा ते त्यांचं तस आहे पण मग नाही हो कधी पण आहे. टायमिंग नाही त्यांचा रात्री जर लोड झाला ना तर पाटे चारला पण घरी येे असे आहे म्हणजे डे नाईट डे नाईट पण काम आहे त्यांच्या मला
कारण म्हणजे आपण आता मुलांचा फॅमिलीचा विचार करायला लागला तर माणसाला कष्ट पण तेवढंच आहेत.
खूप खूप म्हणजे आम्ही त्यास सहाजण म्हणून ते एकटेच काम करतात.
मग काय तर म्हणजे सहा जणां बघाणार आपले सहा, पाच सहा जणांचा सगळ कार्यक्रम लोड म्हणतात एका माणसावरच आणि आता कसय. मग का आणि कसं मुलांच्या शिक्षणनाच खर्च जरा जास्त होतो ना.
सिक्स्टीन थाउजंड रुपीज एका वर्षाची एकाचीच फी आहे एकाच मुलाची हम् कुठ जातात ते. हॅलो हॅलो.
चालायचं सगळ्या गोष्टी.
तेच ना एका मुलाची सिक्स्टीन थाउजंड म्हणजे खूप झाला ना. मी तिला सांगते म्हणलं, मला पूर्ण दहावी वर्ष दहावी गेली तो परंतू माझी फी नव्हती, माझी एवढी.
मग ते आपलं पूर्ण म्हटलं ना, कॉलेजच पण शिक्षण पकडलं तरी, सुद्धा पन्नास हजार पण मला वाटत नाही की झालं असेल कारण
तेच तेच बी स्कॉलरशिप होते अजुन.
हा दहावीला फक्त मला वाटते, ते फॉर्म भरायचं हो ना आपल्या दहावीचा ते तेव्हा सातशे का तीनशे रुपये घेतलेले, ते खूप होते. हा फक्त एकशे चौऱ्याऐंशी का एकशे पं- पंचवीस रुपये वर अशी फी होती बघ.
असचं होत हा, शाळेचे आणि ते वार्षिक पेपरची बी दर म त्याच्या दरवर्गाची म्हणजे ती बी काय पन्नास रुपये एक्कावन रुपये अशीच राहायची काही तरी.
त्याच्यावर नाही आणि काय मग फक्त पुस्तकं पण, शाळेतन मिळत होती आपल्याला. फक्त वह्या वगैरे बाकीचं फक्त शाळेत बाहेर घ्याव, लागायचं. पण पुस्तकं वगैरे तर, शाळेतूनच मिळायची त्यामुळे काय एवढा खर्च वाटत नव्हता.
वर्षभर एकही वस्तू परत घ्यायची गरज पडायची नाही, एकदा घेत तर ते कमी त्या छोट्या छोट्या वह्या करून किंवा मग ते बाइडिंग करून ते वह्यांमध्ये काम करायच.
ते पण केलंय, आता आणि कसं एकापाठोपाठ जर एक असेल घरातल. म्हणजे आता तर लगे पुस्तकं त्याची त्याला पण व्हायची किंवा, मग काय असेल ते आपण गाईड वापर बरं होईल, किंवा काय?
असं होत ना.
ते पण झालं.
माझ्या भावाचे पुस्तक माझ्या आती बहिण द्यायची. माझ्या आते बहिणीचे पुस्तक म्हणजे, माझ्याच भावाचे आते बहिणीला द्यायची. ती वापरल्या नंतर मी वापरायची परत मागवून माझ्या वापरल्या नंतर मी ते
मी वापरायची माझ्या नंतर माझी बहीण होती ना, अजून एक आहे.
हम्म,
तर ती आम्ही दोघी कशा एका मागोमाग असल्या मुळ, माझ तिला जे काही असेल ते. त्यामुळ पण आता तसं नाहीेयं, आता प्रत्येकी कधी कधी तर सतत पोर्शन बदलतोय, काहीतरी होतय नवीन अजून काही तरी येतय.
एकमेकांच्या नोटबुकस सुद्धा आता वेगवेगळ्या क्लास मध्ये जातात. हिच्या ही जी क्लास मध्ये फर्स्टला तर फर्स्ट चे किती डिव्हजन आहेत? पाच डिव्हजन. रेड, येलो, ऑरेंज, ब्ल्यू आणि ग्रीन.
आमचा तर वेळेस फक्त दोनच होत्या, अ आणि ब. ते पण दहावीला दहावीला काहीतरी अ आठवी, नववी, दहावी हा नाही नाही पण आठवी, नववी, दहावीलाच क म्हणून ऍड झाल होत. तीन तीन तेवढाच झाला, तर तुकड्या आवो. पण बाकी सातवी पर्यंत आणि ब चं.
मी अ मध्ये होते, अमून आम्ही अ मध्ये होतो.
मला त्या आणि सेम इंग्लिश होत, ते काहीतरी आम्ही आठवीला गेल्यानंतर आलं. शाळा मध्ये.
हो ना,
पहिलं सेमी इंग्लिस
आमचं नव्हत, आमच कसं गावाकडे झाल्यामुळे काही नव्हतं आमच्या कडे सेमी इंग्लिश वगैरे काही नव्हतं.
आमच्या शाळेत आलं होतं आठवीला गेल्यावर मग आमचं जे एक तर आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो ना सगळं म्हणजे इकडच्या तिकडच्या वर्गात गेले होते. कोणाला सेमी पाहिजे ते सेमीमध्ये गेले कोण अ, ब म्हणजे सगळे परत असं सगळं वेगवेगळे झाले होते.
तेच ना आता म्हणजे
तर ग्रुप आता झालाय सगळ्यांची लग्न झालेत पोरं झालेत आत्ता ग्रुपमध्ये आलेत आणि बोलतात की अरे भेटायचंय करायचं तेेट टुगेदर करायचं नाहीच होत कारण प्रत्येकाना हा कारण प्रत्येकांचं वेगवेगळं
सगळे सगळे बिझी झालेत नावो अह तुम्ही आणि मी जवळ जवळ जरी असेल ना मी सपोज नाशिक मधे जवळ जवळ आपण दोघं राहतो तरी आपण कॉलवर बोलू पण जवळ जाऊन भेट न होणार म आपल्या
नाहीच होणार कारण आपल्या घरातली कामच संपत ल्या
नाही संपत आणि नेहमी प्रत्येकाकडे काहीतरी कारण राहत आपलंच बघा ना आपण एवढे दोन तीन दिवसापासून कॉलवर तुम्ही सांगता तो झोपलाय मी सांगते तो जागा आहे तो खेळतोय म्हणजे इतक फक्त कॉलर बोलण्यासाठी सुद्धा आपण रिझन देतोय
आणि वेळच म्हणजे तेच ना आपल्याला आपलं सगळं मॅनेज करोस पर्यत जितका वेळ होतोय त्यांची म्हणजे प्रत्येकाच काही ना काहीतरी मागे आहेच ना
प्रत्येकाच प्रत्येकाच
आता बघा सुट्टीच्या दिवशी तर उद्यापासून दोन दिवसात तर मला ते झालंय की बाबा उद्यापासून दोन दिवसात तर काहीच होणार नाही कारण दिवस दिवस अख्खं त्याच्यातच जाणार आहे सगळा
हो आणि त्यांच्यासमोर काय बोलायचं
मग तेच ना आणि कसं म्हणजे निवांत असतो ना उशिरा उठा आणि कसं मग शर्व बाकीची जी काय काम आहेत आता कसं हा लहान असल्यामुळे मला काही बाहेर जाता येत नाही काय आणायला मग काय आणायचं असेल तर भाजी वगैरे कसं आम्ही आठवड्याची आणतो एकाच दिवशी तर मग ते सगळं सुट च्या दिवशीच होत ना दळण करा दळण आणा किंवा बाहेरून काय काढायचंय आठवडाभराचं जे काही बाजार आहे सगळ सगळं गोष्टी सुट्टीच्या दिवशी होतात
तेच तर
आणि परत रविवारच संध्याकाळ फक्त ते सगळं भाजी आणल्याला साफ करून फ्रीजमध्ये ठेव आहे करा ते करा यात सगळा दिवस जातो मग परत
तेच तर
आणि कोणी असेल सोबत तर काही वाटत नाही म्हणजे घरामध्ये करण्यासाठी
तेच ना नाही ओ चांगलं आहे उलट नाहीये ना स्वतःपरतच मर्यादेत तुम्हाला जे खायचं ते खा नाही खायच नका खाऊ हेच प हेच खालात तेच घालि इंट्रक्शन नसतात बरं
कि आता तुम्हाला कसं अनुभव येत असेल कारण प्रत्येकाचं करावं लागत प्रत्ये त्याच्या हातात द्यावं लागतं त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. ना ओ अ स्वतःकड तर मला मला दोघांच करायला माझा स्वतः कड वेळ द्यायला वेळ म्हणजे बघायला वेळ नाही. दोघांचच करताना आता एवढी मोठी फॅमिली असेल आता झालं असेल तुमच्या आता अंगावलणी पडलं असेल. म्हणा तरी पण ते पहिल्या पहिल्यांदा करताना पण खूप त्रास तरी झालाच असेल.
अजून होतो म्हंटले ना अजून होतो. मी आता आल्यावर केलं म्हणजे मला किती कंटाळा आला असेल. मला ते कापून करायची सुद्धा इच्छा इच्छा होत नव्हती माझी पण आता पर्याय नव्हता. काहीच खाल्लेलं नव्हत म्हणून ते केलं पटकन जसं तसं करून खाल्लं आता तर मिस्टर केव्हा येतात जेव्हायला तेही माहिती नाही त्यांना मी चार वेळा फोन करून झाला. येतील तेव्हा आता बसतील ते परत त्यांना तिथे चालतं का नाही. चालतं माहित नाही परत त्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. आम्ही म्हटलं त्यांना मी नेहमी सांगते. सकाळचा संध्याकाळी एकाच टाम तुम्ही जर चार आणि पाच वाजता जेवय जाते.
हे नाही होत आता माझंच सकाळच्या डब्यातलं संध्याकाळी म्हणजे नाही. का सकाळी डब्याला पण चपाती भाजी तीच मग रात्री परत तेच नकोय मग मला सर्व आपलं वरण भात दे किंवा आमटी भात कर काहीतरी कर पण ते सकाळच परत भाजी मला देऊ नक हे असं असतं. चालू म्हणलं हो आहे म्हणलं इथं करायला करत म्हण या तुम्ही
तेच ना डिमांड तर वाढत जातात. माझे एवढे एवढे पोर आहेत. त्यांनी आत्ताच आम्ही ते याच वला आपण म्हणत नाही का सँडविच मेकर गॅसवरती लाम्ही असच बघता बघता म्हणे माझ्या सासूबाईंचे काही ते पैसे अडकले मिशोवर मागवलं आम्ही मागवल तर त्यां त टीन आणल्यानंतर कशाने मागवलं तू तर काही करणारच नाही. ते कशाला वागते तू उगीच कशाला आणलं ते रोग तो एवढं म्हणजे तो आणलाय ना मग करून खाऊ घालत नाही. तू आता
हा मग तेच ना आणि मुलांना आता चपाती भाजीपेक्षा हे सगळे्या असे जे पदार्थ आहेत. ना नवीन नवीन सँडविच अस बर्गर असू किंवा पिझ्झ वगर अस
हा माझ्याकडे एक सोपा उपाय हो माझ्याकडे सोपा उपाय त्यानी पिझ्झा मागितला जर थोडासा मसाला नाही थोडासा पिझ्जा वैरे सारखाेस करायचा कड करायचा आणि थोडासाला वगैरे थोडीशी कसुरी मेथी वगैरे टाकून कडक केळाचे आणि चार काप करून द्यायचे मस्तपैकी त्याला पिझ्झा म्हणत तो खाऊन जातो.
तेच ना पण खा तेच की त्यांच कसं चवीचं पण बाहेरचं तर कळालंय ना त्यांना पण आता आपण देण्यावर आहे आपल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे चालेल खरा आराम मग बोलूयात हा चला बाय